हॅल हा बोला तई
हा बोला झाला का जेवण तुमचं
मु काांजनजला हॅलो हॅलो हॅलो हां रेंजमध्ये या ना तुम्ही आवाज नाही उडायला ना हा बोला बोला बोला आता आ आता आला बोला
हो हो जेवण झालं का काही नाही ब जेवण केलं आता ह मग का नाही अखरे अखरे पाल ब जाते पूर म आल तुम्ही आता फोन आहे आता आखे दिच्यावर पाहिल हो तुम्ही त्याच्यावर हा मी आटल कोणचे आहेत काय सांगाता आली
फोनची घडी आल ना आताच
आह
हो ना गाडी आण आणलीला
मोठी
हा आमचा प निंग
हो ना गाडी आणली का ज ना
हो आताच सध्या झाली
हो का मोठी
तुमचा फोन ला आला कल आला की नाही तुम् ते त्याची पहनची गडीच पाहून राहीली
मोठी का
हा मोठी गाडी चारचाकी
हो ना त्यािच्या आईचा वाढदिवसला आणशील त्यान वाढदिवस आहारात आज त्याला घ्या घेलस होती गाडी त
हो हा हाणा हा म्हणजे मग तुमचा कल आला की नाही तुम्ही त्याच्या पवनची गाडीच पोून आल ते
हो का ह हो ना हो
हा हां म्हणून तुम्हाला सांगून राहिली की गुड न्यूज की मा भावाचा मा भावानं गाडी आणली
हो हो ते वाढदिवसासाठी म्हणजे वाढदिवस बी आहेे आयचा
हा हा
हा आन त्यांना बस
फोरगा गेला का याच्यात क्लिनिक मध्ये हो आल हो काय किती वासा जातच ते
खय न वास्ता हा नाही नऊ साडे नऊ वा
हा काय मग दबा देत स त्याच्यासोबत नाही
हो डबा पाठवून देतो ना मागू
हम् हम यंदा तुम्ही मुलीनीत पाहिला काय
पण काही लक्षात नाही आल्या तच्या
योगन झाले नाही अ पुढच्या अशी येतील मला काढला सुरवातच नाही केेली काय
नाही सुरुवात केली ना हा मग आता ते वरते कालीक चंदात बतम काळल म जाऊ द तो म्हणे आता राहू द्या थकीतच दिवाळी नंतर करू म्हणे मग असं वाट चांगलं भेटलं चांगलं बरं
नाही नाही चांगला आहे ना नाही भेट होते पुढच्या वर्षी होते आपल्याला कशी माणसंही पाहिजात लागे पोर घ पाहिजे चांगली
रर
तसं आहेच ना ते, आमचे मस्त योग आले बाई, सुनीच्या बाबतीत.
हो ना मस्त झालं बाई तुमचं हो.
बरंय आहे ओ माय खासस गरीब हाय.
हो ना.
केले आहे.
हा तुमच्या भावाचीच पोरगी हाय ना, भावाचीच पोरगी हाय ना?
आ?
भावाची पोरगी हाय ना?
नाही नाही नाही, भाची नाही माझी.
नाही काय?
ची नाय माझी.
मी भाचीच समजून राहिली.
नाही नाही ओळखही नाही आम्हाला बा्पा ते काहीच नाहीद असाच संबंध चालू केल्यालांत लागा पहिला चाला पहिच चांगा निघला मग कायले फिचाव
नाही नाही मस्त झालं मग.
पोरीची चांगली माहितीे भेटली आपल्याले मग आम्ही पोरी पहिली च पोरगी.
हा हा.
हा, मग त्या यायच्या ना काही पोरी पाहिल्या नाही.
हा ना.
हम्म येऊक चांगले य ते आले योगायोग, नाहीत आपल्या पोरास तर पोरीस देत नाय माय, हो आमच्या गोपाली भारी केस आहे तुमचा तुमच्या गौरव, याले सोबती आहे गौरवले.
हो ना, सारखे दोघजण मित्र मित्र हा
बरं झालं लवकर आटपलं.
हो हो चांगलं झालं ना.
तशी आपल्याला करता नाय येत ना.
नाही मग आता आमचं तस म्हण नाही आम्ही नाही गेलो पाहियले त्यांना तरी पाहिला दोन चार आम्ही म्हटले तू पसंत कर मग आम्ही मग
हा तसही मस्त आहे बरं तो हो निर्व्यसनी आहे चांगला आहे. नावही आहे. आमच्या गोपालले शोभती आहे. काहीच बदल नाही हो एकच एकच नंबर आहे. त्याच्या मतानं होऊ दे. आपल्या हबा हे काही नेहमी नेहमी आयुष्याचा प्रश्न आहे हा हे असा आहे काय? काय हे पसंद नाही घेतलं तर टाकून दिला दुसरं घेतलं.
नाही नाही तो म्हणते काही घाईनको करू म्हणते आई घाई करायला मी परत म्हणते. हा आणि त्यालाच झाडलं पायाले.
माणस अन पोरगी चगली भेली आपल्याला काही असं तिं बॅकग्रउंड नाही पाजे श्रीमंतच पायजे.
नाही हा हम्म हम्म.
पोरगी भेटली की झालं. शिकलेली त्याच्या त्याच्या त्या याची जर भेटली. फारच चांगला मग तर दोघांचा व्यवसाय सुरू होत.
हो ना मग ते तसच पाहून राहिला तो. हा आणि एक तर मग चांगली असली म्हणते तर मग काही हरकत नाही पण माणसं बिनस चांगले पाहिजेत. नाही
हो हो मग काय तो.
तत्यात आता आपल्याही घरी तीनच माणस. आई बाबाचं काही सबाा अस हे त्याला काय समजत नाही.
तुम सभाव असेन तसाच तुमच्या बहीण पाय बरे. ह कधी ते आपल्याशी बोलते आ म्हणून मी गंमत केलेलं तुमचा कॉल आलात. सुन घ्यायला येईल बोलले की नाही मग ति ना कला. आई आवाज द्या तिला का असं भुरकत नाही बोललो.
हा ना हा ना आता.
मग ते कॉल केले की त्याही तुम्ही बोला कॉल केले की
हा ओळख नसली तर काय करन मग ते ओळख नस त काय ब मला तसच त होून राहि किती काल केली तुम्ही? माझ झाले बारा तेरा झाले.
बापा लय झाले बाई. आमचे नाही झाले एवढे आमचेई काटलेच बाई ना लोय हो बहि ना असं मग यासाठीच आपल्या विश्वासाचे पाहिजे ना.
हो हो किती झाले तुमचे?
तुम्हाला नव राल तर आमची इथूनगे ना म ना मग शेवटी म्हटलं जा ते तुमचां झाला. हारच सांगा झालं हो हो हो मग. आधी कॉल करतोस मी
हा दोन तीन केले आता मी आता असे
हो काय?
ली घात लले हा हा दोन तिन केले दहा बारा झाली वाटत बतली इतकर लागतात ते
बाकी काही
बाकी काही नाही बा मजेचा. हॅलो बोला ना हॅलो, हा बोला.
ह मला कि हा कॉलला त्याच्या आवाज नि येऊ रहायला पण ठिवतो.
नाही ठेवत नाही ना मी हा.
गेला कटला कटला. हा ते र रिंग वाज की नाही मला ठेव
नाही ठेवला नाही. उसलानी लागत तर फन ह हो
हम् गेला गेला करतात झाला कटला तो.
हो का? हो. हम्म मी असंच केलं तर एक वे मला झिरो आलं मंग ते. एक माल झीरो झालं.
तुमचा तर एक आला आमचे दोन तीन आले. झिरो. कटले ना बायन काटले ना आपण कसं कोणाचांही उचलतो.
हो ना.
बाया बाहेला उचलता काून टाक
हो काटून टाकतात आता मला विचार आला पण मी ते घुसवत नाही
आमची तीम गेली म तसेच वाया काय कराव
हो ना मला एक गेलं
ह ना तुमच्या त्या मलान काहीच नाहीत गेले बाई मस्त झाले हो
आणि त्या ग आत झाले नाही बाजे हा पंचवीस झाले मी त्या
हो ना पहा बर नाही आमचे इतके जलम्या म्हणजे असा पाच सात झाले त्यातले तीन
अजून पोत बाय आपल्या इथल्या
आमच्या घातलंय बाय
हो का
हम्म त्याच्यावर नावच आहेतत ना म्हजे असे नाव नाही देऊन राहिले त्याचे पण लय हाईत
मनष्य वही आहेत ना मनष्य बही रा म त्या मत उद्या कर म म त्या बाईन काही चालू नाही केलं वाटत त्या दते
हो का हा ना
त्याची जागा पाळली पाहिते हं जागा पालीते हा ना
हम् हम्.
गाडीचा आवाज येऊन राहिला
हो मूमिका सांगालीेतो गाडी अली ना
हो रे.
हा म्हणून तू तुम्हाला गुड न्यूज दिली की गाडी आली पोराची हा.
हम ह हम हा.
हो दे बाई चांगलं राहायला की झालं नाही बाई गाडी घेतली चांगलं राहायला की झालं आता
हो बा ऐ कि नाही दुसर काय माय बापाला कासाठी का काय किती होरी काय बा पोरासाठी जाय की निवळ आपण करतो कोणासाठी धावळ.
ह.
हो आपण धहापळ पर आपल्या लेकरांसाठीच करतो की नाही. हम राहीन राहीन चांगला त्याचा काही नाही ते काय घुळा आहे.
होळा आहे तो तिथे का वया का बज हम्म.
तुम्हाला त चांगली आहे पण गाडी हा आता आईशी बोललीस?
हो का.
हा त्या आईशी बोलली पेळे मागतले गंमत केली ते आणि चकुली ये ना आता खाली मारला नाही म्हण गाडी
चकुलीने फम के ना उतारलंच नाही चकुलीने मगाने शकडी काक हो नाही फोन केला. बोलत त सोबत.
ह आता आता हा कॉल ठेवला की बोलून घे जा.
हो ना तर तिने उचललाच नाही मी आण काय तिकडे जायलाय का कुठे जायलाय काय सांगा ते
अ बाहेर अशी म्हण नाही या गाडीच्या गडबडीतशी
हो काय सांगा मग असंशिं ते.
ह गाडी आणनेलागली सि ना त दोघघू.
हा हा. जेवण घेऊन झाला का नाही तुमचं जेवण झालं. हा हॅलो जेवण झालं का रे.
म्हटलं हता कधी कधी रेनजाती मालिक आहे.
हो हो काही नाही हो होले होले आज जा मग.
हा हा ह. हो ना ह ना बरोबर आहे.
ते हो हो करत जाय.
हो हो हो काही हरकत नाही मस्त.
त्याच्यात हो नाहीर का जमाच लागते.
कोण शिकलो बाई
खंद्या वेळेच.
हा ना हला हला हा बरोबर आहे.
हो मग ते कल नाही वाया गमा लागत ह त्यासाठी मग आता. काही बी बोला मग हा पाणी बीनी आलत काय आज
म चला असा झिमझिम चाल होता म आता उघडल.
हो आर आणि ते इथडे कसच आहे. हो ना गोपाल कुठे जाराय तो.
गोपाळ आता सकाळी ड्युटी करते दुपारी आता व राहात
हा हा
हम् त्याचही मस्त जेमलं नाव वैभव सारखं
हो मस्त जमलं
हा बरं आहे ते घरच्या आपल्या शेतीची शेती होती
हा हा
हचेती
हा ना नातू हा नातू काय म्हंती
य काही बांधणी पहा लागते एक झुनीला त्याच्यातच असते
हो एक जण त्यातच पाला
हा एकाले कामं करा लागतात एकाले
हा ह हम् बरं ठेवत मग
हां हां ठीक आहे
हा
एक आठ मिनिटातले दोन मिनिटं झाल्यांत आणि ते बरं ठेवत